ताई आवाज येतोय. हा तुमचा थोडासा बारीक आवाज येतोय. हॅलो
आवाज व्यवस्थित हा
हा हा आता येतोय बोला काय म्हणताय बरेयेत ना
हॅलो
हॅलो हो येतोय व्यवस्थित हॅलो हॅलो हा ताई बोला ना व्य येतोय आवाज मला
हॅलो येते की आवाज येत नाही असं होतय ना मध्ये म्हणून म्हणा
नाय नाय आवाज येतोय मला हा बोला
काय म्हणताय बऱ्यात
वाचलेले ये. बऱ्या आहेत म्हटलं काय आज नवीन नवीन काय वाचन त्याचच हे करत होते. अच्छा सिक्रेट एक सिक्रेट हे जे बुक ये ना आपले जे ऐकलेलं असेल कधी?
हा ऐक
सिक्रेट बद्दल ऐकलेलं असेल, हा अच्छा. तर आकर्षणाचा नियम, हे मेन त्याचं हे आहे, म्हणजे त्याची जी थीम आहे ना, तर आकर्षणाचा नियम.
अच्छा.
कर्षणाचा नियम म्हणजे, आपल्या डेली लाईफ मध्ये पण खूप गोष्टी असतात. ज्या आपल्याला आकर्षित करायच्या हाय, म्हणजे आपल्याला त्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करायचंय. तर ते बुक त्याच्याबद्दल आहे.
अच्छा.
ऍक्च्युली ना याची आम्हाला ट्रेनिंग झालेली दिलेली होती पहिले, सिक्रेट बद्दल तेव्हा मी पण हे बुक वाचलेलं नव्हतं, जर आमच्या इंडस्ट्रियल ट्रेनिंग मध्ये आम्ही ती ट्रेनिंग घेतली आणि जेव्हा ती ट्रेनिंग झाली तर खूप गोष्टी मला रिलेट झाल्या. कि आपण जर सकाळी उठतो आणि म्हण अ सकाळी उठल्या उठ ल्या जेव्हा आपण टाइम पाहतो, अरे आज आपल्याला लेट होणार. आपण स्वतःला कमांड देतो, आज आपल्याला लेट होणार. आणि जसजस आपण पुढे जातो, आपल्याला त्या दिवसभरात अशा काही घटना घडत जातात की, म्हणजे आपल्याला जिथे पोहोचायचंय त्या ठिकाणी आपण बरोबर लेटच होतो, तर ते लेट होण्यामा च कारण काय? कारण की आपण सकाळी जेव्हा उठलोय आपण घड्याळ पाहिलंय आणि आपण ते घड्याळ पाहिल्यावर आपण स काय कमांड दिली? की आज मी लेट होणार.
अच्छा.
तुम्ही लेट होणार ही कमांड दिली, मग ती कमांड जर लेट झा जर दिली ती कमांडच लेटची झाली तर तुम्हाला पुढे सुद्धा सगळं लेटच होणार आहे ना. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही सकाळी उठले आणि बोलले ठीक आहे टाइम झालाय जास्त थोडास मला उशीर झाला उठायला, पण ठीक आहे मी माझ्या वेळेत माझ्या ग जिथे माझं ठिकाण आहे, तिथे मी त्या डेस्टिनेशनला पोह चे. हा जर विचार आपण केला ना, तर आपली कमांड म्हणजे आपण स ताला ती कमांड दिली जी युनिव्हर्सला पण ती कमांड जाते. की, अरे हा ठीक आहे झाले ती गोष्ट ऍक्सेप्टेड. आणि पुढे आपण त्या गोष्टीला एक प्रॉपर पॉझिटिव्ह वे मध्ये नेऊ. असं जेव्हा करतो ना, तर ती गोष्ट प्रॉप पर त्याच वेळेस बरोबर घडते.
अरे वा! म छानच आहे की, त्याच्यामध्ये प म चांगलं शिकण्यासारखी गोष्ट आहे ह्याच्या ह्या पुस्तकामध्ये.
हो हो. इव्हन म्हणजे अजून दोन ती ज्या गोष्टी मी स्वतः बरोबर पण ट्राय केलेल्या. कि अ जसं मला काही गोष्टींबद्दल होतं, की अ मला हाय ना, ही गोष्ट आहे ना आज मी पाहिलेली आहे, की मला स् ता बद्दल विचार करायचाय तर अ म्हणजे एक नॉर्मलच उदाहरण देते. अ जसं आहे ना माझ्या मनात होतो की मला लग्नानंतर माझं जे सासर आहे ना.
हम्म.
ते असं हवं की जे मला सगळ्या बाबतीत सपोर्ट करेल.
अच्छा!
कारण की खूप वेळेस असं असतात ना, की आपण मनामध्ये अ मनामध्ये मला कपड्यांबद्दल नको कोणी रोकटोक करायला. मला माझा करिअर बद्दल रोकटोक नोको करायला. मला सासूबाई पणं पाहिजे ना की हो बाई तुला करायचंय ना. तुला आवडतं ना, मी तुझ्या पाठीशी उभी आहे. आणि बाकीचे फक्त सासुबाई हा पूर्ण घरातले जेवढे फॅमिली मेंबर ते सगळे सपोर्टिव्ह असावे. हे माझ्या नेहमी मनात असायचं. तर मी नेहमीच ची ट्रेनिंग झालेलीच होती तर म्हट चला आपण हे पण अप्लाय क तर म्हणजे स्वतःवर अप्लाय करायला सुरुवात केली हो. तर माझ्या विचारात नेहमी असत. क मला असंच भेटणार असंच भेटणार हाच विचार होता. आणि जेव्हा लग्न झालंय. माझं मध्य प्रदेशमध्ये एमपी मध्ये झालेलं पण
हा.
तेवढेच मला मेंबर मिळाले, तर ते इतके सपोर्टिव्ह आहे. की तुला करायचंय ना तू म्हणतेय ना मग ती बात योग्य आहे. तू कर. म्हणजे आम्ही तुझ्या बरोबर आहोते. हे पहिल्यापासूनच त्यांचं ब्रीद वाक्य होत.
अरे वा! म्हज तुम्ही जे विचार केला ते तुम्हाला मिळालं.
हो. आणि सेम माझी अजून एक मैत्रिण होती ट्रेनिंग मध्ये आमच्या आम्ही बरोबर ट्रेनिंग घेतली, पण तिला ह्या गोष्टी जास्त हे नव्हतं इट्स ओके म्हणायची. नाही तर जेव्हा तिचं लग्न झालंय. हॅलो. तर तिच्या लग्नानंतर हा. ना तिला. प्रॉपर तिथे म्हणजे तिला जायची सवय पण तिला तिथेच साडी नेसणं गरजेचं आहे. साडी आहे. घरामधले सगळे काम तिलाच करणं आहे. सगळ्या गोष्टी जसं म्हणजे ती म्हणत होती ना. काय लग्न झालं का लोक असेच राहतात. किती आपण म्हटल ना तर कोणी आपल्याला सपोर्ट करत नाही. सासू सासऱ्यांना फक्त आपल्या आपल्या कामाची अ विचार असतात. असं तिच्या मनात नेहमी असायचं.
विचार होते आणि मग तिला तस मिळालं.
विचार जसे तिला तसच मिळालेल. म्हणजे मला पण एके जाणवलं की आपण करतो विचारतो ते आपल्या बरोबर होत.
हा सकारात्मक विचार असणे गरजेचं आहे. म्हणजे परिस्थिती कशी का असेना, चॅलेंज आपल्या आयुष्यात येतच राहतात. पण आपण सकारात्मक कि होत्या. परिस्थिती ती गोष्ट म्हणजे हे पुस्तक आहे असं तुम्हाला सांगायचाय.
हो. त्याच्याच बरोबर आता मी अ म्हणजे जॉब नव्हता, पण मग मी माझं स्वतःच काहीतरी करायचं. तर आता चा चालू केले आणि माझी पण चालू आता येतोय, येतोय आता?
हा हा ठीक आहे.
हॅलो!
हा बोला.
हा म्हंटल माझं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग की उभं केलेलं, तर आता
अभिनंदन ताई! अभिनंदन तुमचं तुम्ही स्वतःचा स्वप्न पूर्ण करताय त्याच्यासाठी खूप अभिनंदन.
हो. म्हणूनच म्हणते ना, आपण जर आपले स्वप्न पाहतो, तर ते स्वप्न पूर्ण करण्याचं पण आपल्याकडे भरपूर पर्याय असतात, पण आपणच तेव्हा म्हणतो की नाही नाही, आपण जेव्हा नाही नाही म्हणतो तर ती गोष्ट नाहीच होते, त्या बुकमध्ये पण असंच दिलेलंय. कि त्या बुक मध्ये एक सांगितलेलं होतं ती अ एक अस स्त्री होती की तिला थर्ड अ प कॅन्सर झालेला होता आणि त्या कॅन्सर नंतर ते डॉक तर अ थर्ड स्टेजचा कॅन्सर होता, डॉक्टरनी तिला सांगितलेलं की तू जास्त काही दिवस राहणार नाहीये. तर त्याच्यामुळं तुला जसं जगायचंय तसं तु जगून घे. पण मग अ तिनी मनात ठरवलं की असं कसं काय होऊ शकतं, मला तर खूप जगायचंय.
बरोब
नाय हे थर्ट डे कॅन्सर तुम्ही इतकेच दिवस जगणार आहे. आता मला जगायचंय ति तिची ती वीष होती. तर तिची विल पॉवर इतकी स्ट्रॉग होती की तिने हळूहळू स्वतःला अ पूर्ण स पॉझिटिव्ह केलं की मला जगायचंय, मी खूप वर्ष जगणार आहे आणि हेल्दी लाईफ जगणार आहे, असं ती स्वतःच्या मनात बोलत राहिली, तिनी ती एक पेज घेतलं त्याच्यावरती मेनिफेस्ट केलं. की आपण तसं करणार आहे, होणार आहे आपल्या बरोबर आपण व्यवस्थित अ एकदम हेल्दी लाईफ ज नारे आणि अक्षरशः सहा महिन्यानंतर ती जेव अ जेव्हा ती डॉक्टरकडे चेक करायला गेलेली तर डॉक्टरनी सुद्धा तेव्हा विचार केला, की असं कसं होऊ शकतं. ज्या लेडीजला मी बोललो होतो, की हार्डली ती दोन तीन महिने जगणार आहे. की सहा महिन्यानंतर मला एकदम स्वस्त अशी येऊन कशी काय मिळाली? त एकदम हेल्दी तिच्यामध्ये काही हो खूपच आश्चर्य, म्हणजे त्यांनी ही स्वतः जेव्हा तिच्या टेस्ट केल्या तर त्या टेस्ट मध्ये सगळ्या टेस्ट निगेटिव्ह आ होत्या, तिच्या तिला कॅन्सरच काहीच माहित नाही पण टेस्ट या पॉसिटीव्हच आलेल्या नाहीयेत.
म्हणजे किती सकारात्मक असायला पाहिजे आणि आपण विश्वास ठेवायला पाहिजे. विचार अ विचारांवरती पण आपले विश्वास ठेवला पाहिजे, बरोबर.
हो बरोबर, म्हणजे ह्यात
विचार चांगला विचार करतोय आणि त्या चांगल्या विचारासाठी वीर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे तेच आपल्याला पुढे म्हणजे असत घेऊन जातात.
त्याच्यात अजून एक कथा होती की एक माणुस ने एक त्याच जॉब प्रोफाईल मध्ये हे केलं होत की मला हे घर पाहिजे मी या घरात राहतोय म्हणजे पाच फाय रूम च पूर्ण एक मोठा बंगलो आहे, तिथे स्विमिंग पूल आहे. त्यानी त्याच पोस्टर आपल्या घरामध्ये लावलेलं. काही दिवसानंतर त्याच घर शिफ्ट झालं आणि त्यानी चेंज केलं. पण ते चेंज केल्यानंतर पाच वर्षात तो विसरून गेलेला पाच वर्षानंतर जेव्हा तो बॉक्स ओपन केला त्याच्या मुलानी विचारलं पप्पा हे काय? तर जेव्हा तो फोटो त्यांनी काढला अरे हे त मी मॅनिफेस्ट केलं होत पाच वर्षापूर्वी आणि आज सेम त्या घरात मी राहतोय तर पॉवर ऑफ युअर थिंकिंग
बरोबर.
म्हणजे. त्या सिक्रेट बुक मधून एवढ्या चांगल्या गोष्टी मिळाल्या आणि मी विचार केला की आपण सुद्धा कसंच करायचं. आपण सुद्धा पॉझिटिव्ह विचार करू आपल्याला विचार करायला कोणी काही म्हणत नाही ना! पैसे नाही लागत मग चांगले विचार करायला काय प्रॉब्लेम
प्रॉब्लेम नाही. पुस्तकाचं नाव काय ताई सिक्रेट
द सिक्रेट द सिक्रेट रोंडा बायर. ब्रॅम करून एक कायटरे त्यांचं इथे चालेल मॅम तुमच्याबरोबर द सिक्रेट
हा नाही लेखकाचं नाव
रोंडा बेयर रोंडा बयर म्हणून आहे. चला हा हो चला दहा मिनिट झाले आपले.
नाही ते असू देत पण खूप छान चांगले विचार मिळाले चांगले विचार विचार करायला छान. हा धन्यवाद का नाही नाही असं काही नाही धन्यवाद धन्यवाद!
थँकू!